हॅलो हॅलो गीता ताई हां बोला
फोन कोणनी उचलला.
आहो ते नुसतं रिंग आलंय मी नुसतं लोकं उघडू उघडूतोवर ते बंद होऊन गेल.
हम्म हम
जात नाय ना पण कॉल वाया
नाय ना गेला ना बाई सबमिट झाला.
असं नव्हत होत गीता ताई ते माझ्या वेळेस
सबमिट झाला मी केला ना ट्राय आता म्हणून म्हणती.
अरे देवा!
हूं
पण मंग मी जेव्हा कॉल करत होते ना
हम्
तर कॉल वाया बी नव्हते जात माझे.
हां का
पैसे आले ओ माल त्याचे
किती?
हजार रुपये. माझं नाय ती ना म्हणजे ते हजार रुपये बी दोन टप्प्यात आले.
कसं काय?
जस जस टास्क तपासू लागल तस तस येऊ रांयल न ते
हम्म
म्हणजे अजून ग्रीन बी नही झाले सगळे.
किती कॉल केले.
तीस हा हा हं पण ते दाखवायलात चो पण दाखवते मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला आता.
चोपन दाखवत आहे एकशे साठ साेकंदाचा नसेल मग तू म्हणून ते चोपन करावं लागले.
नाही पण मग टास्क नाय आला मला पूर दुसरी टास्क नाय आले.
तूल सांगू का माझे अ जवळपास अ हा बत्तीस तेतीसवा कॉल ये हा
मला पहिले तिसच कॉल होते मी ते पुरे झाले बी
हम्
अनं दोनदा करून पैसे आले थोडे थोडे हजार रुपये असे आणि मग टास्क दाखवत नाहीये पण मला.
बर
अन होमला चोपण दाखवतय.
अं जाऊदे
अन करेल कॉल तीस हम्म
त्याला बी कोणी करा म
आ
सायंपाक बी कोणी करा.
तेचं त मग काय काय करावं जीवान जीवं यक आज त इंडावरचये.
तुला स्क्रीनशॉट पाठवलं पाय मी भाभी चा नंबर टाकला ते म्ह त्यांना कंटिन्यू करा म आता काय करा म्हणल बाई
त्यांचे कॉल पुरे झालेले दाखवतय तुमचे भाभीचे.
माझे का
भाभीचे हा भाभीचे तुमचे पाच कॉल पुरे वयलेत अनं तरी तुम्ही त्यांना इथं तर ऑलरेडी कंप्लिट दाखवतय.
एक बी नाय झाला.
मग त्याच्यामुळ ना कारण आता मला पैसे बी आले, तजी पूर माझं तस काय असेल मग
दहावीचं तस झालं रे बाळ! तर मग ते भाभीने केले असते तर होऊन गेले असते म पॉ
हम्म हम् ते होते मालाकार
हा!
मग मी कधी काम
मग,
तुमचे आणि माझे कालच झाले नव्हते पुरे,
आता मी तुला सांगते या,
हं,
ती कोमल मॅडम आली संपर्कात बरं का!
हं,
आता बाकीच्याे बा आहे मला शिकतायशी मला त्यांच्याशी काही घेणं नाही आपलं जव जवची व्यक्ती का त्याला आले पच झाले.
हा!
हा! मी असंच केलात.
असं केलं म्हणजे,
काही गरज नाही पडली बाकी तुची ग, बंदरखत घेऊन खायची.
मग तर दुसऱ्याचे कॉल आले तर आपल्याला ती घेणच ना!
आं
दुसऱ्याच कॉल आल होत ते तर घेनाच ना,
आला तर घेतू ते नाही म्हणत मी,
मग,
पण का त्यांच्याशी माझ आता संबंध नाही बा असं
हा, हा!
आल्यावर तर घेऊच आपण,
हां! मग काव, मी ज्यांना कॉल केले मग त्यांना पण माझे पैसे आला पाहिजे होते ना मला जर पैसे आले होते.
आ,
आता समजा मी तुम्हाला कॉल केलेले होते ना!
हा!
त्यातले ऐंशी रुपये तुम्हाला प यायला पाहिजे होे ना, कारण मला पैसे आले म्हणाले तुमला थोडेफार माझेच. ल्याल्पई होते ना!
याला पाहिजे पण यावेेळेसच्या टास्कचे आहे ना ऐंशी नाही आहे.
म आठ रुपये, हा ठीक आहे आठ रुपये धरा.
आठ आहे आणि आपलं आपण जर कॉल करतोय ना. तर आपल्याला दहा रुपये सांगितले,
हा, हा
जाऊदे काही हो आता थोडे फार का होत नाही,
काय बण होती भाजी.
भाजीच विचारू नका हो तुम्ही मला ल टेन्शन त्या भाज्या, नाही ये माय चिकन खायचे,
म्हण म्हणून म्हणली माल विचारू नकास की असं म्हणलं,
उठला का तेस ना काळ भाज्या खायचे रोग्या त्यांला.
आ.
तुमच्या वावाला तर काही भाजी म्हणलं मला डबल भाजी करायलागेती.
काही भाजी मला बी नाही आवडत बा काय करा मग डोकत फु डत त्या काही भाजी नाही.
पण मग करायच लागत ना-
करावं लागत मला मी वेगळी करत असते खायला.
एक भाजी करून नाही चालत ना कस
मला दोन भाज्या एरी करावस लागते एक कोडी एक पतली.
काद व म तेवढा त त्यावरती करून घ्यायची इथता- सांगून देते म्हणा नाही नाही!
सासु बाई
नाही नाही समोरचे त्या नाहीत पोरीसोर पोरगी बोलले अस त्यांना
हा ऐजमन कमान कॅन्सल झाली ग!
काय?
तू बोलत होती पण मग वीळबी नव्हता ना बोलायला?
बया कमी होते बिता जाऊत
हा का?
पस्तीस बय वा त्या्या तोरी बर
आम काय सरला सरचं डोकं पडलेवर आणि करता सर.
आणि सारी माहिती बी देऊन दिली. सारं सांगितलं लघी आणि काय तर फक्त मंग आभार बी मानाला लावले आणि काय एजमच कॅन्सल परत
सांगितलं तुम्हाला दुसरते असं ऑनलाईनच्या कामचगित दशपर्णीच सांगितलं शेती काटाच ते सगळं सांगितलं. अ कायतो एजीएम कॅन्सल आणि मी तुम्हाला कहीच नाही सांगितलं म्हणे
मग फोटो टाकायचे असते ना विजेट ला आले म्हणून ते बी नाही
नाही काहीच नाही केलं.
हा सरबीना जे करत का त्याच्या मागही पण
बई आता सरला कळू नय का बरं आ बरं ठीक आहे, मग सांगीची बाल कोण नाही म्हणून एजीएम घ्या एजीएम घ्या चौधरी सरची रोज फोनत तुमला माती मला
हा
हा म चौदसरला मै यांचं दुकू आहेलाय इकडे माहेराय माहेर आला सुद्धा फोन एजेम कधी घेऊन आल्या आल्या का आणि एजम घेतली का?
मी ए जेम घेणारच नाही यावेळेस ए जेमच नादच सोडून देणार.
प ती फोनावर फोन करू राल ना बर ठीक आहे मला तर मला एवढ आमोद सरला सांगू राहिल रेल ला जा आणि रेलची एजम घ्या मी येणार र रेल ला
हा आता काही ना काही त्या कविता तिच्या मागाले लागले सर बी
अमोलसरचे, आमोलसर, अमोलसरला म्हणी रेलला जा ते जेल त सोध मिटिंग घ्या काही जेम घ्या म्हणून आम्हाोल सरचेळे फोन आला ते सरचा फोन आला सांगा मीटिंग झाली. तेच्याल तई सरचं फोन आलाच सांगा मीटिंग झाली म्हटलं हा म्हणजे पय ते अमोल सर बी तिकडे गयला नाही म्हण राहिल तरी त्यांच्या मागं लागले मग वेगळे फोन
त्यामुळे सरला यायला झाल नाही पुरडत.
म
त्यांना फ पुलंमबिऊन येणं पडतो.
बरं ठीक आहे मग आता झालं नाही घेऊन घ्यायची ना नाही नाही नाही लेगी कॅन्सल त्याच्यांत परत या मी परत आणि म्हणे, मग मला नाही बोलले बायालाच बोलले,
सर लोक चांगले नाही, ते कविता ताई च्या मागं भलतीस लागली होती,
कवीत ताई च्या,
तुम वाटत नाही का?
अ ते काम पोंक असं भा त्यांचं,
कामाच जाऊ दे,
हम,
पण कविता ताई बी नाही, काही बी डोकं लावते, काही बी करते,
प्रश्न काय आला मांडी त्या, मला हेच कळत नाही आहे ताई, काही झालं ग त्या, आयसीआरपी ग्रुप वर कायला टाकत्या,
शाळा सुरु झाली, झेडपी शाळेच बॅनर टाकलं. ठीक आहे नव्वलच तव्वल, झालं त्यांनचल,
हा त्यांला काय, करायचं होतं. तुम्हाला सांग का, ह एक कविता ताई च, आता फोटो पहिले काय म्हणे, सर म्हणे नीट येत नाही मग परत पाठवलं ना, ते म्हणे आता दिसतो, का पहा म्हणे दोन दिवस म्हणे आजच टाके,
हम,
म आता कायला माना आज दिसतो का म्हणून,
काही वापरते, डोकं लावते,
ती वयच याच्याने करीत म्हणून, ते सर्व ला त्यानच होत असं.
काय माहिती पण माझ म्हण, काय ग्रुप ला, ग्रुप पुुरतच मर्यादित ठेवा ना,
गीता ताई, दुसरा फोनला,
अ बाई हूदे दहा मिनट,
प्रभूदया,
आं,
उद्या म
दहा मिनिटच कॉल येतो हूदे, मग लावते मी दुसरा कॉल,
बरं बरं झालेले दहा मिनटं,
अ,
झाले नाही,
कुठ जात म,
कॉल झाली नाही का?
अगं बाई ति दाखवतेय ना, तीस अजून करा म्हणून,
हा, हा, हां,
म्हणजे,
दहा मिनिटांत झाले, निका असं म्हणते, म दहा मिनटचे करेलच, ना देऊघीताात ते.
म,
अशा चाललं चाल्लं,
ए रे तू टास्क, आला तेव्हा वाचत नाही का?
वाचल होत पण मग आता, होऊन गेल होऊन गेल,
ह का,
मग पैसे आले म आता, जाऊ द्या हजार रुपये बी काय म मग कायाला सोडायचं,
चे कॉल आहेत ना ग्रुप, बी तेच चालू आहे त्यांचं सांग, म तीस सेकंद आहे तीस सेकंद दे म्हणजे अवस्थितच करना पडताय ते काय, मी तर सगळ्यांची ऊन दिली, यावेस मग माझ्या करती, पहिले वीस कॉल केलते ना, वीस येल नव्ह का त्या रुपया नाही आला,
नाही,
नाही ना
अरे रे आम्ी आता पहिल्या वेळेसच केलं तर मला आलेी थोडीफार जाऊी
नाही त्याच नाही आले मंग हाटास आला नसताना त्या मॅडमला म्हणलं त्या मॅडम म्हण त्या थांबा मी कळवते तुम्हाला म्हणलं मॅडम पैसे आले पाहिजे म्हटलं त्याचे
मग बई आता कामं सोडून फोनं करी त्या ना
म्हणजे दोन हजार रुपये ते वेगळे आणि तुला सांगते मी आश याच्या त्याची कॉल किती घेतली मागच्या वेस सार हद्दीचे वर घेतले कॉल मी तर म्हणते म चार हजारच काम होतं त्या वाच म ग्रुपमध्ये ज्याला वाटलं त्याला ते मला नंबरवर ल के फोन करायच
मेबिले घेतले कविता त हची घे ये सॉरी ये गावातले हेगळे
काय रेिकमट
म आता जर कॉल आले तर दहा मिनिटाचेच घ्यायचे
आता ते ना प्र आपण का र ओपन करतो का कार ओपन केल्याच नंतर ते सगळं सूचना देत बघ ते सूचना वाचाची पहिली गोष्ट
वाचला होता ना
मग पाय बरं वाचून ते अजून मी तेच सांगन दास एक मिनिटाची एक कॉल होता म्हण दहा मिनिटाचा एक कॉल होता
पलाम
हम
पहिले कुठं दहा दहा मिनिटाच केलतेव बायान तेव्हा पाच मिनिटाची होती ना नाही दहा दहा मिनटांचीच बरी
नाही म्हणूनच पैसे नाही आल ते सांगाच एक तात्पर्य
हम हं
आता हे एकशे साठ मिनटं पूर्ण झाल्या अस म्हणून आले पैसे
कोणची
बरं मी तुला कॉल पुन्हा लावती
बरं बरं मी पीठ मळ उरायला शकू या इ